बोला की! आवाज येतोय का?
हां आवाज जरासा कमी याय लागलाय हां.
मला याय लागलाय क्लिअर तुमचा. हो आता येत आहे मला पण, हॅलो! गुड मॉर्निंग. हो गुड मॉर्निंग! झाला नाष्टा वैगेरे सगळं आवरलं? हां चालू आहे नाष्टा बनवायचंच चालू आहे. जरा आमची गावची जत्रा आहे आज, त्यामुळे जरासं धावपळ
चालू आहे.
हां म्हणजे आजच चालू झालंय. त्या गावची जत्रा कसं होय आजच चालू झालेली आहे. म्हणजे आता इथून पुढं तीन दिवस आमच्या गावची जत्रा ही असतेच. हां हां मग पाहुणे वगैरे असतात गोडाच असतं. का अ नॉन व्हेज असत?
नॉनव्हेज हाय
नाही गोडाच असतच आता सकाळी म्हंटला तर गोडाच पोळ्या किंवा दहीभाताचा नैवेद्य आता जाऊन पाया पडून दाखवून यायचा. म्हणजे अशी पद्धत आहे.
आणि हॅलो हा आणि दुपार नंतरच
दुपारनंतर मग नॉनव्हेज बनवायचं म्हणजे ज्यांचे नवसाचे बोकड वगैरे असतात तेते सगळं त्यात त्या टायमाला
हम्
हा हा भारी हाय की मग मग पाहुणे वगैरे पण सगळे येत असतील
होय पाहुणे सगळे येतात कोणाचे कोंबडा असतात नवसाच कोणाचे बोकड असतात नवसाचे. ते पण पूर्ण करतात आणि
असतय जोरातच असतय पाळणी वगैरे भरपूर येतात बरोबर चौकात असतात ते मोठमोठे पाळणे पाळनी सुद्धा सगळं म्हणजे हा हा म्हणजे तीन दिवस जत्रा असते हा तीन दिवस खुल्ल असते तसं म्हणायला गेलं तर चार दिवस असते पण चौथ्या दिवशी कसं होतं जे आलेले असतात जत्रेसाठी
हा म्हणजे
पाळणे म्हणा किंवा विकायला बॅग पर्स वगैरे ते सगळे म्हणजे जायला लागतात तीन दिवस पूर्ण झाल्या हा हा ओके आणि काय मग नाष्टा वगैरे सगळं आवरलं तुमचं हो नाष्टा तेन झाला. सगळ्यांचा आता जरा देवाला पण जाऊन यायचं इथ कुठं आहे मंदिर म्हणजे जवळच आहे का लांब आहे नाही जवळच आहे ग्रामदैवतच आहे ते आमच पण जरा गर्दी आता भरपूर असते त्यामुळे जरा उन्हाच्या आधी जाऊन आलं कणी
बरं पडतं
हा हा मग उन्हाळ्याच वगैरे सगळं केलात
आमच आजुन करायचाय
हा थोडं थोडं तसं चालू आहे बटाट्याचं वेफर्स वगैरे करायचं चालू आहे पण जरा जत्रा पाडवा म त्याचा बी जरा घरातली भांडी वगैरे काढाय लागतं मगं ते झाल्यानंतरच मग आम्ही ते अ त्याच्या मागे लागतो कारण अखंड एक मे महिना असतो आणि मुलांच एक्झाम पण असतात ना त्यामुळे म्हटलं हे सगळं झाल्यानंतरच मग करायचं. हा सगळं झाला का म निवांत होऊन केलं तरी पण बरं पडतंय. हा हो त्याच पध्दतीने. तुमचा नाष्टा चहा वगैरे झाल हो हो आमचं झालं इकडं. आमच्याकडे काही जत्रा वगैरे नाही आहे त्यामुळे काय रोजच्या सारखाच दिवस आहे.
मी पण
बटाट्याचं वेफर्स करायला घातलेत एक पाच किलोच करत आहे. हा हा मग सोबतीला कोण आहे का एकटेच करताय तुम्ही? कारण कसंय आहे हे जे उन्हाळ्याचे सामान जे करायचं असतं ना त्याच्यासाठी अखंड एक दोघजण तरी पाहिजेतच.
हो दोघजण तर पाहिजेतच मग आहेत मी माझ्या सासूबाई आहेत दोघी जण मिळून आम्ही करत काय मग रात्रीच आम्ही बटाट्याचा स्लाईस वगैरे कट करून ठेवल्यात तुरटी त्या पाण्यात घालून ठेवलेले आहे आता त्या शिजवून देतील आणि मी वरती जावुन मग साडीवरती पसरून पसरून घालणार. हा तेच एकाला दोघी जण असले तरचं बरं पडतं नाहीतर खरोखर लई लोड होत ते. हो हो तेवढं बाकी आहेच. मग किती किलोचे करायला लागलाय वेफर्स? मी आता पाच किलोचचं कराय लागलोय कारण कसं ते घालायला जे आहे ना ते वेळ लागतो पटपट होत करून खरं घालायला एक दोघंजण तर पाहिजेतचं. आणि हे वेपर्स कसे असतात प्रत्येक वेफर्स हा सुट्टा सुट्टा व्यवस्थित करून घातला तरचं तो व्यवस्थित वाळला जातो आणि व्यवस्थित बनतो. उगंच दहा किलोचं करून पूर्ण दोन दोन साड्या भरून मग ते त्रास करून घेऊन त्या पेक्षा आपलं आहे हेच बरं पडतं.
आहे
हा हो बरोबर आहे सोडा म्हणजे थोडं थोडं केलं तरी छान पण होत वेळ पण कमी लागतो आणि जास्त दमत पण नाही. हा त्याच्या मागचं पण कारण तेच आहे कारण सासूबाईंना पण आता तेवढं होत नाही. त्यामुळंच.
हो हो बरोबर आहे की.
मग बाकी काय विशेष तुमच्याकडे काय आणि जत्रा वगैरे कधी असते सुट्टी वगैरे कधी? अ जत्रा म्हणजे इकडे काय नसतं. आता सुट्टी म्हणजे मुलांच एक्झाम झाल्यानंतरच सुट्टी मग त्यावेळेसच कुठेतरी ट्रिप ला वगैरे आपलं जायचं. म्हणजे गावी पण गेलं तरी उन्हाचा जरासा त्रास होतो. मग जाऊन तेवढंच यायचं. पण शक्यतो ट्रिप वगैरे कुठंतर वॉटर पार्क कुठंतर समुद्र ठिकाणी. या ठिकाणी
चालू असतील.
टिप, हा बरोबर आहे. एक वर्षात तुला पण एक तेवढं पाहिजेच विरंगुळा पण पाहिजेच. पण एक्झाम हो असतो पर्यंत काही कुठं हालवून चालणार नाही ते पण तेवढेच बरे. ह हो बरोबर आहे एक्झाम.
मग तुम्ही जॉबला जाताय का हाऊसवाईफच आहात. नाही हाऊसवाईफच आहे मी. ह जॉबला वगैरे नाही काय घरात बसून हेच अ आपलं. घर सांभाळायचं. एवढंच कारण बाहेर वगैरे जायला पण काही परमिशन नाहीये. पण घरातला आवरायला पण वेळ होतो मुलींच सगळं आवरायला म्हटलं तरी पण वेळ होतोच.
हो बरोबर आहे की ते तर आहे म्हणजे बाहेर जाण्या. हाऊसवाईफचच काम हे खूप जास्त आहे. ते दिसून येत नाही खरं काम खरोखर त्यांच जास्त वाटत.
जास्त आहे.
हा होयच की म्हणजे सगळ्यांना नाश्ता वेळेत देणे जेवण वेळेत देणे. देणे धुन भांडी सगळं आवरणे घर स्वच्छ ठेवणे परत. कोणता कार्यक्रम आला तो अटेंड करून म्हणजे प्रत्येकाला जना वेळ असतो असेलअसं नाही.
त्यांच्यावरती ज आप. अ ट्राय करत राहायच की त्यांना थोडीशी हेल्प होईल.
हो हो बरोबर आहे आणि आताच्या काळात कसं घर वगैरे मोठे असतात. त्यामुळे ते जेवढं घर मोठं तेवढं आवरायला सुद्धा तेवढाच वेळ. हा तसच आहे. आणि कसं जन सगळ्यांना जिथल्या तिथं सगळ पाहिजे नसतं. त्यामुळे आमचा दिवस कसा कामात निघून जातो तेच कळेना. हो तेवढं बाकी आहेम्हणजे करावंच लागतं ते सगळं. त्याशिवाय काय पर्याय पण नसतो एकपेक्षा असा.